हा
हां.. काय करत्यास
बसले तू
काय आता आ... म्हणजे आपण अ.. कसं म्हणजे महिला म्हणजे ए.. महिलांच कसं असते आपल्या म्हणजे दगदगीच्या जीवनात कणी कसं अ
म्हणतात
आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतोय. हा मग ही योगासनं आपण करतोय
हा
हा मग ती योगासनं म्हणजे केल्यानं आपल्याला कसं शरीरात शरीर आपलं निरोगी राहतंय किंवा मानसिक ताण कमी होतोय हा हा मग तू अ योगासनं क करतेस का? हा हा तुला सांगते थोडक्यात म्हणजे योगासनाची माहिती. मग जर तुला आ.. म्हणजे योग्य वाटले किंवा त्यातले कुठले आवडले तर मग तू जरा करून बघत जा. म्हणजे तुझा पण थोडासा ट्रेस कमी होईल किंवा वजन तुझं नियंत्रित राहील झोप पण चांगली लागेल.
होय होय सांग की
म्हणजे योगासन म्हणजे कसं आपल्या भारताची प्राचीन परंपराच आहे. म्हणजे योगासनाचा उगम म्हणजे अगदी हजारो वर्षापूर्वीच झालाय. म्हणजे यो हा म्हणजे योग म्हणजे तर काय तर शरीर आणि मन आणि आत्मा यांचा सन्म-समन्वय नियमित त नियमित राहतो म्हणजे योगासनानं काय होत त की आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं आणि आज या धावपळीच्या युगात कसं आपल्याला जास्त ताणतणाव असतो चिंता अस तात अ एकेकांचं शरीर कसं वजन म्हणजे वाढ तना लठ्ठपणा येतो किंवा त्यांनास्नी आज म्हणजे आज अजून अजून अ वेगवेगळे आजार होतात. ला हा मग कसं योग गाव म त्याच्यावर असं म्हणजे आपण औषध उपचार पण करतोच पण योगासनानं पण योगासनामुळं पण आपण त्यातले थोडे आजार बरे करू शकतो हा म त्यातले कसं म्हणजे त्यात म्हणजे योग गासन जर आपण अ नियमित केली तर आपल्याला शरीर शरीरामध्ये कसं लवचिकता म्हणजे बनते म्हणजे स्नाय मजबूत होतात ना आणि मन मन शांत राहतं. त्यामुळं आपल्याला योगासन ही की जरा म्हणजे केली पाहिजे योगासनं म योगास अ हा म योगासना मध्ये पण भरपूर प्रकार हायत म योगनामध्ये कसं एक ताड़ासन म्ह म तर हा ते त कसं करायचं तर ताड़ासन करताना आपण सरळ उभं राहायचं आणि हात वर ऊच म्हणजे हर हात वर ऊचलायचे. हा हा म ह्यामुळे या यो हात वर उचलून म्हणजचेच उभारा थोडयावेळ, म या योगासनामुळं काय होतं तर आपल्याला तोल सुधार तो आपला हा तोल सुधार तो आणि आपली गं म्हणजे एककांची उंची कमी असते त्यांची उंची वाढण्यास आप आपल्याला मदद होते या योगासनामुळं हा. प हा चालतंय चालतंय. हा आणि दुसरं कसं वृक्षासन म्हणून हाय मग कसं ते एक आप पायावर‌ उभ भरायचं आणि दुसरा पाय तो आपल्या मांडीवर ठेवायचा. दुसऱ्या पायाच्या म एह्य आसन केल्यामुळं आपली कस एकाग्रता वाढते आणि संतुलन सुधारते आप पल्या शरीराचं हां म्हणजे हे पण लहान मुलांसाठी एकदम आसं त म्हणजे अ. उपयुक्त ठरणारा आसन हाय म तो म लहान मुलं असलीत तुमच्या घरात तर तुम्ही ते सांगू शकताय तो त्यांना करायला हा. म दुसरं एक आसं आसन हाय की ते भुजंगासन म्हणून. हम् म हे आसन कसं करायचं जमिनीवरती असं झोपायचं. चं आणि अ साप फणा कसा काढतोय? त्या प्रमाण आपलं शरीर वर उचलायचं हा त्यामुळं कसं होतंय की जर आपला पाठीचा कणा मजबूत होतोय.
बुत होतोय हां.
आणि म्हणजे ज्यांना ज्यांना पाठ दुःखी असते आता कित्येक जणांच्या म्हणजे आप आपल्या असं महिलांमध्ये कसं महिलांमध्ये पण म पण आ आणि लहान मुलांमध्ये पण आता कसं सतत अभ्यास केल्याने किव्वा सतत आता शाळे मध्ये बसूनच असतात की मुलं एकसारखी हा म त्यांना कसं पाठीचं दुखणं जास्त स्त असतंय हम्म हा म्हणजे आणि आप आपल्याला पण सतत आपण जास्त वेळ एक ठिकाणी भांडी घासणे किंवा जेवण बनवताना एक सारखे आपण बसतो हा घरात हर जास्त स्त माणसं असलीत तर आपल्याला जास्त जेवण बनवावं लागतं त्यामुळं आपल्याला सतत एक सारखं एक दोन दोन तीन तास तर आपण एका ठिकाणी बसावं लागतं. त्यामुळं पाठीचं दुखणं आपल्याला जास्त होतं म त्यावेळे हा. हे आसन केल्यानं ते आपलं पाठीचं दुखणं पण जात आणि म्हणजे आपल्याला कणा आपल्या पाठीचा कणा पण मजबूत होतो. म हे प हा हे पण एक उपयुक्त असं ठरणार असं आसन हाय. आणि दुसरं म्हणाय गेलीस तर वज्रासन म्हणून आहे काय मग हे कस एक हे एकमेव असं म्हणजे असं ना जे आपण जेव जेवल्यानंतर पण करू शकतो. आणि जेवणाच्या आधी पण करू शकतो हम्. मग ह्यामुळे कसं आपल्याला पचन स आपली जी पचनाची क्रिया आहे. हा ती सगळी सुधारते पचनक्रिया जी असते ती सुधारते आपली मग त्यानंतर येते ते पद्मासन म्हणजे लोक आधीच्या काळात आपले जे ऋषी ऋषीमुनी असायची किंवा तेी साधू संत असायचे ते अ हला बस. य तपस बसायचे ध्यानासाठी तस ते अस म्हणजे तस. ते धहानासाठी ब धहानासारखे बसायचं. एक दहा पंधरा मिनिट बसायचं म्हणजे त्यामुळे आपलं कस मन शांत राहत. आणि आपली एकाग्रता वाढ. ते किंवा आपल्या मनातील जे वाईट विचार असू देत किंवा काय म्हणजे सगळं. आपल्याला एक म्हणजे एकाग्रता वाढली की एखाद्या गोष्टीचा विचार करायला किंवा आता लहान मुलांमध्ये बघकी का अभ्यास वगैरे कर. त्यां लक्षात राहत नाही लहान मुलांच्या हा. ए म्हणजे एखा गोष्ट म्हणजे काम करायला सांगितलं कि म मन चलबिचल होतं मग दुसरं एखादं काम करत म्हणजे अभ्यास करताना फोन घेतात. मग हा किंवा मध्येच अभ्यास करता मध्येच उ ून जाणं किंवा काहीतरी गेम खेळणं किंवा खेळायला उठून जाणं मग मन एकाग्रत नसतं म्हणजे एखादं. हा अस्त करताना कस होत किंवा एक किंवा अभ्यास पण नाही म्हण आपण जर वाचन जर करायला गेलो. वाचन करताना आपण कस करतो एक पाण वाच कि आपल्याला म्हणजे वाटत की नको वाचायला वगैरे म्हणजे मन एकाग्रत नसतं आपलं. हा मग त्यामुळे हे पद्मासन जर केलं तर आपलं मन एकाग्रत राहत. मन शांत राहत हा त्यामुळं. मासां पण शरीरासाठी खूप म्हणजे उपयुक्त आहे आहे हां आणि स आणि काय आपल्याला आपल्याला माहितच आहे सूर्य नमस्कार माहित सगळ्यांना हा म्हणजे आपण शाळे पासून आपल्याला शिक हा श शिकवत आलेत की, सूर्य नमस्कार बारा सूर्यनमस्कार आहेत. बारा म्हणजे त्यामध्ये कस सूर्यनमस्कारामध्ये बारा अस लनाचा समावेश असतो. हा मग आपण यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. आपल्या आणि एकदम शरीरास ऊर्जावाण होत आपलं राहत तर दिवसभर जर जर रोज आपण एक जरी सूर्यनमस्कार केला तर आपल्याला दिवसभर ताज तवाण वाटतं. आ होय आणि असं म आपण कस योगासन करतो योगासन करताना क काळजी पण कशी घ्यायची तर योगासन हे कधी म्हणजे फक्त रोज सकाळी रीकामे पोटी करायची. सकाळी उठल्या उठल्या सकाळी आणि आपण जिथं योगासन करणार आहोत तिथ लि जागा असं म्हणजे स्वच्छ पाहिजे. हवेशीर वातावरण पाहिजे म्हणजे हा म्हणजे आपण योगासन करताना म्हणजे कुठ. हे आपल्याला त्रास होणार नाही यो म्हणजे गडबड गोंधळ होणार नाही. किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे आवाज वगैरे येणार नाही म्हणजे मन एकाग्र म्हणजे योगासन करण म्हणजे कसं मन एकाग्र करणं म्हणजे शांत किंवा स्वच्छ ठिकाणी जाऊन आपण योग केली पाहिजेत.
हम् हम
हा म्हणजे आता जर आपण एकसारखी सलग म्हणजे सात ते आठ योगासन करणार. अस असेल. तर असं म्हणजे काही गडबडीत करू नये एक योगासन किमान हा एक योगासन केवन पंधरा मिनिट तर करावं. गडबडीने केल्यामुळे कसं आपल्याला शरीराला त्रास होत. हो आणि हो म्हणजे
असं म्हणजे त्याची काळजी घेऊन,
आसनं केली पाहिजेत आणि कसं जी एकेका आसनं असे आहेत. की जे आपण प्रशिक्षण म्हणजे जे आपल्याला जे शिकवतात किंवा आपण मोबाईलच्या साह्याने सुद्धा ण बघून सुद्धा योगासन करू शकतो.
करू शकते होय.
म्हणजे कसं आपल्या शरीराला त्रास होणार नाही असं आपण करायला पाहिजे आणि ज्या वेळे असं वाट की हा बाबा आपल्या शरीराला म्हणजे ह्याआसनाने त्रास होतय. कुठ तरी दुखतेय किंवा काहीतरी होते तर मग त्या वेळेला ते आसन आपण थांबवायला पाहिजे. होय. हा म्हणजे योगासन केल्यान कस होत म श काही करायचं नाही हो, हा म्हणजे कसं असतं की, आता जसे आपण काळजी घ्यायला पाहिजे तसच त्या योगासनाचे फायदे खूप आहेत शवसन क्रिया सुधारते. झोप चांगली लागते. हो वजन नियंत्रित राहते. परत रोग प्रतिकारक शक्ती वाढते आपली रक्ताभिसरण सुधारते, आणि आता मी मगे म्हटलं तस एकाग्रता आणि स्मरणशक्ती पण वाढते. हा आणि जो आता आपण मी सांगितलं तस योगासने माहिती तस योग दिन हा आपला एकवीस जून परवा झाला ह इ म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ योगा असं म्हणतात त्या दिवसाला मग त्यावेेळेला कसं सगळजण मग शाळेत असू देत किंवा जे अं अ म्हणजे म्हातऱ्या माणसाला म्हणजे वय माणचे जे ग्रुप अस हा मग त्यांच्या म योगासना केली जातात किंवा आता प्रत्येक शाळेमध्ये पण योग दिनाला सगळे योगासना केली जातात मग तसच हा मग मला सांगायचं होतं तुला कि ते आपण धावपळीच्या युगात या आपल्याला योगासन कर करणे खूप महत् आपण करावीत योगासन असं मला वाटतय
होय होय मला पण आता बघूया मी पण करून बघू
र च मग करू नंतर ठेवू काय
हा हा हम्म हम्